हा बोला ताई.
झाले का ताई जेवणं वगैरे.
नाही वो आजून मुलगा आलेला नाही, मुलाला यायला टाइम लागतो.
हम्म हम्म.
मुलगा कामाला जातो ना, त्याला गंदा अकरा वाजून जातं यायला.
ह हा का, स्वैपाक झाला असेल मग.
हा सैपाक झाला, तर मोबाईल बघत हो. ते दिवसात तुमचा कॉल आला.
काय बतावला आज?
आज काय नाही, सकाळी पोळ्या बनवल्या होत्या. मुली आल्या होत्या, पुरणपोळी, हो.
हं हं.
मुली आल्या होत्या, मग आता सायंकाळी गेल्या त्या. मग आता ए काय बेसन काही सकाळीचं पण पडलेलं आहे.
हं हं.
भाकरी बनवल्या, पण मुलगा आला नाही मग अजून, बसलो होतो आम्ही दोघं जण.
हं हां.
तुमचं काय चाललं?
काही नाही, माझं पण आज दिवसभर आहे का उपवास होता, उपवास सोडला मी साडे दहा अकरा वाजता उपास सोडला, आणि ते एकदमऽ काल दिवस भर, फराळ थोडसं फराळ केलेलं होतं, आणि रात्री पण थोडसं केलं जेवण करून अचानक एकदम असायच ना एक झोपली ना मी,
हा,.
अकरा वाजताच झोपली ना. डायरेक्ट अडीच वाजता उठले. कोणी उठवलं पण नाही मला. ब्लाउज, ब्लाऊज शीवन काम करते ना मी, शिवन काम पण करते, आणि ते ब्लाउज वगैरे काऽ पहिला एक फॉल धुवून ठेवला, साडीचा म्हटला फॉल लावून घिल एवढा, आणि ती तीन चार ब्लाऊज कापून आजऽ के ब्लाऊज शिवून घेल म्हटलं, ब्लाऊज का माझे जा ब्लाउज कैची वगैरे सगळ पडलेलं, तसच पलंगा वर आंग टाकलं ना. एक झोपले ना, मिस्टरांनी पण उठवलं नाही आणि मुलांनी पण उठवलं नाही.
हां, तच्या.
डायरेट आडीच वाजता जाग आली.
बर काय काय दमल्या. तेव्हाच झोप लागते, आशी काही लागत नाही, शेतीच कामान दमुन जातं.
मी दोन ते दिवसापासून शेतीचं काम चालू होतं.
आज पाणी होतं का तुमच्याकडे?
नाही, हा होता ना, सकाळीपासन होता, बारा एक वाजेपर्यंत चालूच होता तो.
हो बाई, आमच्याकडे आता चार पाच वाजता जास्त होता.
नाही, इकडे चार पाच वाजता काहीच आलेल नाही, प ते बारीक बारक वाजे. पसन बंद झालेला आहे, अजून काही आलेला नाहीय.
हां हां.
मग आज सकाळी जातो ना, सकाळी जास्त होता, जोरात होता ना तर मग. अशे त्याचच काम राहिलं असतं आज पण, पण पाऊस आल्यामुळे कामच नव्हतं.
सकाळी नव्हता आमच्याकडे, पण सायंकाळी चार पाच सरी या मुली राहिल्या. आणि नेमका सा सायंकाळच्या टाईमाला गेल्या ना त्या एक. गेली पाच वाजता एक, गेली सहा वाजता.
हम्म.
तर तिघांना पोचवायला जायला सुद्धा पाणी थांबत नव्हता, इतका पाणी येत होता.
नाही मग इकडे नव्हत इकडेच सायंकाळी नव्हतं दुपारी म्हणजे बारा एक वाजेपासून पाऊस नव्हताच. पण आता चांदण्या पडलेल्या आहेत पण आता येतो का की काय काय जून याच्यावरती मोबाईल वती आहे पडलेलं आहे मला ह
हा ह.
अंदाज सांगतो ना तर उद्या ध म्हणजे आमच्या गावामध्ये
हा.
अ पन्नास टक्के पावसाची शक्यता आहे बस
आ स का?
हम.
पावसाचं देताना मग ते तसं माहिती आहे.
हम्म माझ्या त्या याच्यावर मॅसेज म्हणजे- टेक मेसेज वरती मेसेज चालता ना
आता मोबाईलवर सगळी माहिती भेटतय हो पाणी कुठं पडते तो काय पडतो कोणत्या गावाला पडल ते सगळं सांगून घ
हम उद्या परत उफ उद्या परत ऑफिसला मिटिंग घे आता मिटिंगला जावावं घरी शेतीच काम करावं
मीटिंग ला जायचं घरी यायचं घरी ते ठेवलं का लगेच शेती बघतेच वाट कुरप घ्यायचा निंदायला बसायचं.
ह मिस्टर सांगत होते क उद्याच्या दिवस पवारा मारायचाय नको जाऊ म्हणे परवा जाय म्हणे म्हटलं परवा मला शिकवणार आहेत का ते? उद्या सर्वजम सर्वे म्हंटलं मी जाणार नाही ते सांगतील म्हटलं तुम्हाला काल नाही यता आलं की ना, आल्यास.
बरोबर काही आणायला लावत असतील ना ते.
नाही काहीच नाही मोबाईला तर आपलं ऑनलाईनच काम असतं ना ते.
मग ते ऑनलाईन ला करताना ओ ब्या बँकाच द्या. अमुक द्या तमुक द्या म्हाताऱ्या कडून.
हा, गटाचं बँक पा गटाचं राहू द्यायचं बरोबर आहेच जे बँक पासबुक.
हा हा,
बाकीचं नाही मग ते कसं शिकवायचं कसं करायचं कसं काय?
अ हा, माझ तर ना डायरेक्ट एक जणने आयडी दिली होती लखपती दिदी ची. त्यांचं काम करायला गेले तर आमचंच काम होत नव्हतं. ती आय डी जो ओपन करून आमची जो टाकली तर त्या. त्याच्यावर नाव डयरेक्ट. गट बी दिसत नाही लोकच बी दिसत काही दिसायचं नाही ते आज चोवीस तासात आज दिसलं बाई.
हम हम,
नाही तर जर दुसऱ्या गावाची आयडी टाकली ना आपल्या गावाच लवकर येतच नाही पहिले लगेच येऊन लागायचं पान. आता नाही येत.
हम हम,
मग त्या आता आलं असंय सायंकाळी बऱ्याच बाया बोलवत होत्या पण त्यांना म्हटलं. पाहुणे आहेत आजच्या दिवस राहू द्या उद्या बिद्या करून देईल म्हटलं.
के. वाय. सी. चं का?
हो, के. वाय. सी च ना म. का तो आमच्या इथं डायरेक्ट फोन येत घरी आमच्या करून घ्या करून घ्या सगता.
ह्.. ह्..
नाही म्हणजे पूर्ण गटाचेन गटाच्या महिला येऊन लागता मग. सांगितलं ना. बघितलं का आमचे करून घ्या टाकलेलं आहे ना लाड. की, बहिणीचे पैसे भेटणार नाही असं तसं.
हम हम,
ना, आता तसं काय एक महिला काय विचार होती? म्हणे शहरात. कुठे असत म्हणे एवढं म्हणे आता बा बऱ्याच या गावात हाय म्हणे ह्या लाडक. की, बहिणीच म्हणे अन् त्या गावांना कुठे आहे म्हणे गट वगैरे म्हणे. ''मी आता फोन लावला म्हणे तिकड तर ते सांगत होते. आमच्या बाया. का, बचत गटामध्ये आहेत का असं आहे का तस सांगत आहेत.
हम्म,
तर कशाचं काय म्हने म्हटलं मला नाही माहिती बाई शासनाचं हाय. वरून सांगितलेलं. तर करतो म्हटलं.
हा हा,
मग काय सांगायचं त्याना.
त्यांना म्हणा बाई तुला नसे करायचे नको करू म्हणा पण असं काही बोलू नको म्हणा.
मग तेच ना.
बुद्या काही झालं कारण की, आता ज्या गट ज्या गटामध्ये हायत. आता एवढं पूर्ण वरून आलेलं आहे. म्हणा ते काही आम्ही बनवले नाही आम्ही स्टेटस वगैरे ठेवले. तर शासनाने सांगितलेलं माझे गटामध्ये आहेत. त्यांना लाड''--'' क्या बहिणीचा लाभ मिळणार मग पुढे अजून कण तीन-चार तीन वर्ष जायचं बाकी.
सांगितलं ना मी तसं पण सांगितलं त्यांना त्यांना म्हटलं. ना, शहरात पण असता म्हटलं. गट राहत नाही असं नाही शहरात. असतात खेड्यात असतात. सं मं मं सगळीकडे असता म्हणता, असं नाही. म्हणे आमच्या बाया कुठे आहेत? मग त्यांनी टाकलं नसल. जेव्हा कमी होतील तेव्हा, समजल म्हटलं त्यांना.
हम्म, आता नाही समजणार म्हणा, नंतर समजेल म्हणा.
असा प्रॉब्लेम होऊन जातो ना, म असं एकाच मनात धरलं का, लगेच दुसरीच हे करून देता. महिला अशा महिला आहेत, म्हणजे ख खरोखर सांगते, या काही काही महिला बाहेर निघाल्या नाहीत ना
हे अशाच पद्धतीच्या आसता बरोबरय. खरोखराय हे, खोटं नाहीये. फिरलं ना थोडसं किंवा कुठं बाईंमध्ये जाऊन बसलं, माहिती घेतली ना. तं थोडंफार नॉलेज येतं. हा, या काही काही महिला, घरातच राहता न सोणाला स्वतःलाच शहाणे समजतात का. त्या महिलांना काहीच येत नाही. म्हणजे दुसऱ्याचं हे करून देता ते.
नाही हो जास्त. एखांदी जी जास्त बोलायला लागली ना तीचं विषय सोडून द्यायचा. नाही करायचं नं, तू करू नको, ह, तू करू नको. माझ्या इथं, आमच्या इथं बी तसच होतं, ती एक गटामध्ये एक बाईये, सर्वे म्हणायची. बघा गटामध्ये सर्व मेंबर सांगायचे बाई म्हणे, तू त्या बाईला आमच्या गटामध्ये टाकून दिलं. ती अशी बोलायला, ती तशीये बोलायला त्यांन मी पण हे तिला म्हटलं, मला ज्या दिवशी बोलेल, त्या दिवशी मी तीला सपशेल सांगून देइल. तुम्ही काय टेन्शन घेऊ नका म्हटलं. मी आहे म्हटलं.
हा.
मग ती हायस थोडी डेंजर. तर मग असंच मिटिंग, मी काय झालं का, पहिली त्या गटाची मिटिंग लावते. तिला एकच कॉल करते ताई, तुमच्या गटाची मिटिंग घ्यायचीये मला, तुम्ही बाया बोलवा. तिने मला जो वेळ दिला ना, की तू ह्या वेळेस येकिंवा त्या वेळेस ये. त्या वेळे सर्व बाया इतकि बोलते ना ती बाईना, डायरेक्ट बाया हाजरच राहता डायरेक्ट.
हा, हो, हो.
हा इतकीे भया म्हणजे एक दोन वेळेस असंच तिने हे केलं. म्हणे हा म्हणे असं तसं मी तिला मोकंळं सांगितलं, हे बघा ताई, आम्ही हे काम करतो, आम्हाला काही इतकं मानधन नाहीये. हाये फक्त हाये मी गावामध्ये काम करतेये म्हणून मी तुम तुमच्या गटाला इतक्याल लांब भेटायला येते. म्हटलं कशासाठी येतेये. आणि आम्हाला मानधन सरकार मानधन देतो म्हटलं, त्या मानधनमधे ना आमचा जाण्या येण्याचा खर्च पूर्ण होत नही, पण काम करतोय म्हटलं आम्ही चांगलं होण्यासाठी. कारण की आज मलापण मूलंयेत म्हटलं, माझे पण मुलांना आशीर्वाद, दोन बाईंचं चांगलं केलं ना म्हटलं तेवा आशीर्वाद चांगले देतील म्हटलं.
चांगला भेटतो, खरंच आहे.
म्हणे नही म्हणे बाया असं करता, बाया तसं करता. बाईंच्या पण चुक्या होत्या आवो, आणि तिचं नाव खराब करायच्या.
हा
ती बोलली का मं तिचं तोंड दिसायचं, आणि मग बाई ना सांगितलं बाई पण तिला तिने आता लोन उचललं बँक सर्व बाईनी लोन घेतलं, पैसे भरायला जायचे, न्स तिला भाड्याला पैसे सुद्धा पैशाच द्यायचे नाही मग तेव्हा ते उद्या पडला, त्यांना सांगितलं आज अस असं करा सगळ्या महीला ना सांगून दिलं म्हटलं असं असं करा तेव्हा ती पण हे तीचच सांगते. नाही बुवा म्हणजे केव्हा तिला कॉल करा तुम्ही केव्हा ही करा. ताई तुमच्या गटाची ही घ्यायची लगेच हजर राहते. आणी काहीही असू एम आय पी असू दे रजिस्टर लिवाय आता रजिस्टर लि लिवायचे बाय कधी तीन वर्ष झाले त्या गटाला.
हा हा
एकच सांगितलं इतक्या इतक्या झाल्याय अशा मिटिंग प्रमाणे असं पैसे पाहिजे तिने काय केलं माहितीय का? सर्व रेकॉर्ड पैसे एम आयच पी चे पैसे ते सर्व डायरेक्ट रेकॉड वगैरेऊन घेऊन माझ्या घरी पैसे बी घेउन आणि रेकॉर्ड घेऊ न.
प मग काळजी असते ग बाई ज्याला खरोखर गट चालवायचं आहे ना, आपल्याला पुढं घेऊन जायचं आहे बुवा त्या महिला बरोबर मग हे काय काही नाही होतं काय करतो हेचऊन जात.
ज्यांना सम समजत ते
ह हा मग मी काय शिक्षण थोडंफार का होयना शिक्षण झाल्या असत ना तर काहीतरी समजतं. त काही काही अनपडांना काहीच कळत नाही.
असं
जेवण वगैरे झाले असतील तुमचे?
हो सगळे झोपले मी जागे फक्त. हम्म
कामा लावून देता मग झोप नाही लागत ना. होय होय.
आज झोप लागणार मला आज कामच येन करायचे रात्री अकरा आणि बारा रवीवार तरी काम एंडच करेल मी आज.
असो का चालेल बरोबर.
हो
ते
चालेल चालेल.
चालेल. हो ताई